हॅलो. आवाज येतोय काय तुला माझा. मला काहीच आवाज येत नाही हॅलो.
हो हो येतोय आवाज.
हां आता मला यायलाय तुझा आवाज बोल.
तो तू आईक मला ना
हां.
हा तुला ना तुझ्यासोबत या विषयावर डिस्कशन करायचं होतं.
बरं.
तर थोडं डिस्कशन चालत त ऐक ना दीदी तर खाद्यपदा ते हे मानवाच्या आपल्या जीवनात अत्यंत महत्वाचे घटक आहे. हा तर काय खाद्यपदार्थ मानवाच्याच नाई तर काय नी अस
जगू शकत नाही
ते असू शकत किंवा
हा.
हा ते प्राणी, असू दे पक्षी, असू दे वनस्पती, असू दे कोणीही असू दे तर, सगळं हो येतोय क्लियर आवाज येतोय. तर सगळ्यांच्या जीवनातील अत्यंत महत्त्वाचे हे घटक आहे. आणि अन्नाशिवाय मनुष्य जगू शकत नाही, तर आपण हे मनुष्याच फक्त त बोलाय लागलोय कारण खाद्य पदार्थ मनुष्यालाच लागतं असं नाही, तर ते वनस्पतीला दे तीला लागतं पक्ष्यांना लागतं, प्राण्यांना लागतं. तर अण्णा शिवाय अ मनुष्य पण जागू शकत नाही वनस्पती देखील जगू शकत नाही, प्राणी देखील जगू शकत नाहीत आणि पक्षी देखील जगु शकत नाही बरोबर आहे ना? तर आपल्या शरीराला ना हा तर आपल्या शरीराला ऊर्जा देण्याचं ताकद देण्याचं आणि पोषण देण्याचं काम हे खाद्यपदार्थ म्हणजे आपण जे अन्न पदार्थ खात असतो तेच करत असत. तर अन्न प पदार्थ म्हणजे अन्न प्रक्रियेची देखील विशिष्ट क्रिया आहे आणि ते अन अ आपल आन्न आपण जसं काम करतो, तसं आन्न आन्न प्रक्रिया देखील एखादं काम करत असते. त्यामुळे आपण जसं योग्य म्हणजे निरोगी खाईल आपल्या शरीराला हेल्थ राहील असं खाईल तेच आपलं शरीर पचवून घेते नाहीतर आपली बॉडी लगेच अ रिॲक्शन देते म्हणजे रिॲक्ट करते की आपण ज लगेच ऑइली किंवा. जंक फूड वगैरे खाल्ले तर तोंडा पिंपल्स ये येणे पोटाचे पोटदुखी पोटा. आजार विकार वगैरे दिसतात बरोबर ना.
बरोबर आहे.
हम. हा तर आपल्या संस्कृतीत अन्न हे पूर्णब्रह्म आहे असं म्हंटलं जातं आणि यावर. आपल्याला लक्षात येते की अन्नाचं महत्त्व किती आहे ते? आता तू मोठमोठ्या स्थळांना भेट दिली आशील
हो.
फॉर एक्झाम्पल ज्या मंदिरात वगैरे तर तू कधी प्रसाद घ्यायला गेलेस? हा तर तू कधी एक प्रसाद घेतलाय हा? तर प्रसाद घेताना तु कधी गेलेले असशील तर तिथं एखाद्या विशिष्ट सूचना फल किंवा पाट्या लावलेल्या असतं की अन्नाची नासाडी करू नका अन्न हे पूर्ण ब्रम्ह असतं आणि अण्णाशिवाय माणूस जगू शकत नाही आणि अ सगळ्यात मोठं दान हे अन्नदान असतं तू वाचली आहेस कधी हा तर अन्नधान्य हा हा तर मी आपण आता सोशल मीडियाद्वारे बघतो कि अन्न एकेका व्यक्तीला एका लहान मुले पण टाकलेले अन्न म्हणजे उकडल्यावर वगैरे आपण जे बोलतोय की नास झालाय म्हणून टाकतोय किंवा ऑइली आहे जंक फूड आहे म्हणून पण जास्त प्रमाण म्हणजे खाल्ल्यानंतर आपली भूक भागली म्हणजे गरजेनुसार आपण अन्न पदार्थ खातो खाली की आपण ते टाकतो तर ते अन्न पदार्थ खाण्यासाठी कि तिथे त लोक विशिष्ट तडफडा आहेत ज्यांना अन्न मिळत नाही. अ मुंबई सारख्या पुण्यासारख्या लो जगामध्ये लोकांचं मेन अन्न वडापाव झालेले आहे एकेका वडापाववर ते पूर्ण दिवस चोवीस तास काढतात.
हो.
तुझं काय मत आहे खाद्यपदार्थाबद्दल तु तु काय सांगू शकतेस मला
हा आता जसं तू बोललीस ना अन्न पदार्थ खाद्यपदार्थ कि म्हणजे अनण्याला पूर्ण ब्रह्म म्हणलं जाते बरोबर आहे. पण खाद्य पदार्थ आणि अन्न पदार्थांमध्ये कसं दोन प्रकार आहेत. आपल्याला अन्न पदार्थांमधून म्हणजे आपण जे अन्न खात त्याच्यामधून आपल्याला प्रोटीन्स विटॅमिन्स असे सगळे घटक पोषक तत्वे सगळं आपल्या शरीराला मिळायला पाहिजे म्हणजे जसं की सात्विक आहार सात्विक आहार आपण घेतला पाहिजे. आता आपण जसं आत्ताच्या युगात बघायला गेलो ना तर म्हणजे आताची नवीन पिढी जी आहे युवा वर्ग आहे जो आताचाो जास्त करून फास्टफुड खा म्हणजे चायनीज म्हण किंवा नूडल्स फ्राईड राईस त्याच्यामध्ये हजारो केमिकल्स आणि अ हजारो कलर्स वापर त प म्हणेू त्यांना खायला आवडतं म्हणजे पिझ्झा बर्गर हॉफी हे सगळं असलं खायला आवडतं पण ते आपल्या शरीराला मला सांगतो आपल्या शरीराला त्याच्यातून किती घटक पोषक घटक मिळतात मैद्यापासून किती पोषक घटक मिळतात ला
असं म्हट जाते की सायंटिफिकलीचा प्रूफ झालेला आहे की मैदा हा शरीराची चरबी म्हणजे चरबीला चिटकून बसतो चरबी वाढवण्यास फॅट वाढवण्यास तो मदत करतो आपल्या शरीरसाठी अनहेल्दीी आहे असं प्रूफ झालेल आहे तर आपण मैद्याच्या ठिकाणी रवा वगैरे असं खाऊ शकतो उपमा
हा. एका चपाती मधून आपल्याला थोडा प्रोटी का कार कारबोदकी मिळते नाही तेवढ्या त्या एका मैद्याच्या रोटीतून किंवा पिझ्जातून आपल्याला भेटत नाही साधा आपण वडापाव म तू तू बोललीस ना वडापाव खातात आता वडापाव खाऊन आपल्या का लवकर लागत नाही कारण पाव हा पावाला द आता तुला पाव कसा बनवतात माहिती आहे का पावाला दोन चार दिवस म्हणजे असं आंबवलं जातं त्याच्या पिठ्याला जोपर्यंत त्याला जाळी सुटत नाही ना त्या पीठाला तोपर्यंत त्याला दोन तीन थांबवलं जातं त्यानंतर त्याला भाजलं जातं त्यामुळे तुला पावास एकदम आतनं जाळी दर्जिस् आहे ना आप हा एकद प दिसते तर त्याची किनवन प्रक्रिया करून त्या त्याच्यावर केलेलं असते पण मैदा याच्यामध्ये कोणतंच अ म्ह जे असं प्रोटीन्स म्हण किंवा असं काहीच पोषक घट घटक नसतात तो एक चोथ टाईपमध्येध्ये जरी म्हटलीस ना तरी काय फरक पडत नाही म्हणजे एवढं
ओके म्हणजे थोडक्यात तेवढं की पाव जेवढा आपल्यासाठी चांगला आहे तेवढा आपल्यासाठी मैदा आहे म्हणजे मैदा सायंटिफिकड प्रूफ झालेलेच आहे
संटिफिक र प्रूफ झाला आहे बरोबर आहे तू बोललीस ना कि एका पावावर एका वडापावावर लोक दिवस दिवसभर राहू शकतात मग याचा तुम्हीच चार दिवसभर आपल्या का राहू शकतात भरायच पागरेा आपलं शरीर हे पाण्यानच बनलेलं आहे बरोबर आहे सतर पात टक्के समथिंग एवढं आपल्या शहरात पाणी आहे मग आपलं शरीर
हो एक वेळा आपण असं पण म्हणतो ना की दिदी माणूस अण्नाशिवाय एकवीस दिवस जगू शकतो तो पण पाण्याशिवाय जगू शकत नाही माणूस एकवीस दिवस अन्नाशिवाय राहू शकतो तो पण पाणी हे त्याला लागतच आणि आपलं आपलं शरीर हे पूर्णतः पाण्याने बनलेलं आहे हे देखील मला माहित आहे तू सांगितल्याप्रमाणे आता तू ब हा
ऐकून हा मग तेच तर मग प ते पाण्यानं बनलेलं असल्यामुळे काय होतंय ते घटक म्हणजे पाव तू पावाला कि ती पण चाऊून खाल्लीच की नाही ते पाव पामध्ये गेल्यावर आपल्याला फुगतोय मग फुगल्यामुळे काय ते की आपल्याला- असं वाटतं की आपल्या शरीराला पोट भरल्यासारखं पोट भरल्यासारखं वाटतं म्हणजे... तो पाव म्हणजे असं प्रसारण पावतोय नाही जास्त फुगीर म्हणजे आपल्याला मग असं वाटत की आपला आता पोट भरला आपल्याला काय नको. म्हणून आपल्याला जास्त वेळ भूक म्हणजे जास्त- अशी भूक लागत नाही जास्त वेळने भूक लागते असंच तरी काही हरकत नाय
हो तर तू आता दिदी जसं पावाचं म्हणलीस तसं आपल्या- म्हणजे रोजच्या जीवनामध्ये वेग वेगगळ्या प्रकारच्या अन्न पदार्थांचा समावेश असतो म्हणजे आपण खाद्यपदार्थ खातो- जसे की आप- आपण सकाळी उठल्यानंतर नाश्ता नाश्यामध्ये कोणा च्या म्हणजे हेल्दी असू शकतं जस की... - डाळ वगैरे डाळीपसून बनवलेला नाश्ता असू शकतो, मुगापासून बनवलेला, मटकीपासून बनवलेला- हा तर कोणाच्या घरी पोहे, उपमा म्हणजे हा असे पदार्थ बनवले जातात. हा तर, अ हा मग मी तुला सांगितलं तसंच त्या प्रकारे दुपारच्या जेवणा मध्ये चपाती वगैरे म्हणजे आपण किती अन्न पदार्थ बनवून खातो. जसं की पोहे, उपमा हो, जस की चपाती, भाजी पोळी देखील. आणि अ दूध पण असतं, नॉनव्हेज म्हणजे व्हेज असू शकतं. तो व्हेज -नॉन व्हेज देखील असू शकतं. या सगळ्या मुळं आणि अंडी असू शकतात, त्या सगळ्या मुंळ आपल्या शरीरात ना पोषक द्रव्ये म्हणजे पोषक जे आपल्याला घटक असत सॉरी द्रव्य नाही तर घटक असतात, ते आपल्याला मिळतात हा.
आपण राईस जो खातो ना राईस कर्बोदके जास्त असल्यामुळे ते राईस मधून आपल्याला मिळतात. आता विचार कर. भात खाल्यानंतर आपलं पोट भरल्यासारखं वाटतयं आणि आपल्याला अ म्हणजे एनर्जी येत्या. तित भातापासून मिळणारी- - ती एक एनर्जी असत्याना करबोधका पासून मिळणारी एनर्जी ती तात्पुरती समानली जात. त्या म्हणजे भाकरी खाल्ल्यानंतर बघ आपण जास्त वेळ स्टॅमिना राहू शकतोय आपला. पण भात खाल्ल्या मुळे एकच दोन तासच फक्त एनर्जी -हातीया. म्हणजे त्येला ए अं... म्हणजे असं, इनस्टंट एनर्जी त्येला अस म्हणतात. म्हणजे लगेलगे एनर्जी मिळणारय. पण नंतरन त्येचा काही उपयोग होत नाही.
हो अगदी बरोबर. आता म्हणूनच म्हटलं की वेगवेगळ्या प्रकारच्या अन्न पदार्थांचा समावेश वेगवेळा म्हटल्यावर असं नाही की फास्ट फूडचेच रेसिपी पिझ्झा बर्गर रोज असं खाव तर हेल्दी खावं. जस की मी बोलले दूध, मासे, कडधान्य, हां... हा डाळी, फळे, फळे तर खूप छान असत्यात रोज एक फळ खाल्लंच- पाहिजे, सीजनलफळ फळ देखील खाल्लच पाहिजे आणि सगळ्याच्या जीवनसत्वांचा खनिजांचा, वतप्रतिगांचा.... त्या सगळ्यांचा समावेश आपल्या शरीरामध्ये असला पाहिजे, तरच आपलं आरोग्य निरो ते आहे, असं मला तर वाटत. कारण तू बघाय लागलीयाय आजची तरुण पिढी म्हजे आपण आपल्यासारखे लोक जे जेनजी टाईप असतात. ते जास्त करून पिझ्झा, बर्गर याकडे जास्त लक्ष देतात. तसले पदार्थ खाण्याकडे जातात. शीतपेय उन्हाळ्या मध्ये तर कोल्ड्रिंक्स वगैरे जास्त भर देतो. पण त्यामध्ये कसलं पाणी युज केलं जात? काय यु हं...
सनीपा हां, आमचा काही लांब लांबपर्यंत संबंध नसतोय त्या कोल्ड्रिंक्स
हां फक्त ते दाखवण्यासाठी असते की हे आंब्यापासून बनवलेलं आहे. हे ह्या फळापासून बनवलेले आहे अननस पासून तर त्याचा फक्त फ्लेवर म्हणजे कलर किंवा एखादा फ्लेवर ऍड केला जातो पण ते पूर्णतः पाण्यापासून शुगर पासून बनलेलं असत, त्याच्यामध्ये केमिकल घातलेलं असत. ते आपल्याला घातक असत तर मला वाटतय की आपल्या म्हणजे मी जे बोललो की अन्नाचा अपयव्य देखील टाळला पाहिजे, निरोगी अन्न खाल्लं पाहिजे. निरोगी राहिलं पाहिजे, अन्नाची नासाडी देखील नासाडी देखील टाली पाहिजे. आणि शेवटी मी म्हणन खाद्य पदार्थ हे आपल्या जीवनाचे कुठलं पण असू दे पक्षी, प्राणी, वनस्पती मानव आपल्या जीवनाचे आधार आहेत आणि निरोगी जीवनासाठी स्वच्छ, ताजे पौष्टिक अन्न खाणे आवश्यक आहे कारण योग्य आहारामुळे शरीर शरीरासोबत मन देखील निरोगी राहत आणि हां हो मन देेखील निरोगी राहत, तर निरोगी राहा आणि निरोगी अ खा हीच, माझी हाच माझा संदेश आहे आणि तू माझ्यासोबत थोडा टाईम स्पेंड केलास, माझ्यासोबत डीस्कशन केल छान वाटले. तुलाच मी परत तुला कॉल करेन. ओके बाय जस्ट ते ठेवते ओके चालेल बाय बाय हा हा ठेव बाय
हम्...